हा स्वतः फोन हे नेटवर्क कमी जास्त होतय ना हम् त्यामुळे कटच झाला होता आता
हा-कुठ-होत-हो- नोड
हो ना हुंद्रांवर किती सारे हुंदरे होतय ब घरात हम्म तुमच्या इथ तरी बरंय कि मांजर आहे म्हणून एक दोन पकड तरी जातील हो ना मग तुमच्या इथला मांजरी पकडत नाही उंदरांना हॅलो
हम्म- तुमचे तर पाह ना कोणत त कुतरे
अ माझा मीचांसल कुत्र्याचा ते छोटे अशे राहतात ना सॉफ्ट सॉफ्ट सॉफ्ट राहतात ना ते कुत्र असे वाईट कलरसिंग
पाळा.
चाल पाहू ना आता आवडत पण नाही आहे असं वाटते की ते कुत्र पाहिजे घरी मस्त छोट टस पाहू आता मला मांझ एवढ नाही आवड.
अधरा वगैरे
हम्म. नाईन हॅलो. हॅलो. हॅलो.
हा हा.
हा बोला बोला. हा नाही तेच म्हटलं.
हा मग कर झालं का शॉपिंगला
जाऊन आता तुमची रा झाली की नाही अजून
हो हो य ना.
हॅलो.
विचारणार होती की आ
हा बोला ना. हॅलो.
हॅलो.
हा बोला ना हॅलो.
हर.
हो येतय ना.
आवा ज येत आहे.
होय येतोय ना तुमचा आवाज
ह आप
हा हा
सब सो होत.
हो ना जाऊ ना सोबत तुम्ही मी महीमातई हॅलो. हॅलो. हॅलो.
हा मजू राहि त हॅलो आवाज येत.
हो येत ना. हो येत आहे ना तुम्हाला येतंय.
हो येतय हेच तुम्हाला
होम्.
विचार.
हम्म हम्म.
हॅलो आवाज.
हो येत येत हे नेटवर्क प्रॉब्लेम येत आहे ना. हम्म त्यामुळे
न शॉपिंग ला एकत्र
हो आता बघून ना हे फ्री कधी राहतात सर्वजण सोबत सोबत जाऊ ना आपण तुम्ही मी मा मजुरातही कशा सोबत सोबत असल्या की हो चालते हा तुम्ही गावाला जातय का कध चाललंय
मी आता उद्या आणि येेईल
हो का परत कधी येणार आहे मग
आता पाऊ पुढच्या सोमवारी त
हो का हम्म सुट्ट्यामध्ये गेला नाही म्हणून चालला का
हो
हम्म हो का. हो ना. तुम्ही गेलाच नाही ना कुठे सुट्ट्यामध्ये?
ना ना कस कि सगळे पाहुणे वगैरे सुट्ट्यामध्ये.
हम्म
हॅलो
हो ना ते पण आहे हॅलो हा बोला ना
मग तुमचं कसच काय चालू आहे? तुमचं कस.
काही नाही आमचं तर ते. आमचं तेच चालय आम्हाला पण जायचंय बाहेर फिरायला. हॅलो हॅलो हा. हा बोला ना तेच चालूय आमचं पण बाहेर जायचा विचार. हॅलो हॅलो
ते ते
हा बाहेरचे हॅलो
हॅलो आप
हो आत
हा हॅलो आवडताय?
हो येत तुम्हाला येत? हम्म ते काही नाही असंच. बाहेर आमचा पण चालू आहे विचार जायचा. हम्म.
कधी चाले?
बघू ना आता हेना सुट्टी असली की शनिवार रविवार
त विचार एकदाचा कुठतरी.
हो मण ना मी आता यांना कुठेतरी जाऊ फिरायला बाहेर. आता एकसं पाण्याचं वातावरण आहे तर मस्त जाता येते.
हम्म तुम्ही. बघितलं वॉलमार्ट मध्ये नाही का? अ नाही का टी शर्टने एक सेल लागलेली.
हो का नाही मी नाही बघितला. तुम्ही सांगितलं आता मी कुठे लागलेलं आहे?
ते ऑलमार्ट मध्ये ते मे नाही का तिथे.
हा हा हा तिकडे
तीथे लागलेलं आहे.
अच्छा तिकडे तिकडे लागलेला आहे का? हो का? हम्म.
टी शर्ट जर तुम्ही अ म्हणजे वर डे बाय.
हम्म.
सेवन गेट वन फ्री असं काहीतरी ऑफर आहे त्याच्यावर. आपले तिथे?
हो पण यांच्यासाठी आता तुम्ही विक्की दादा हा विक्की दादासाठी घेऊ शकता. यांच्यासाठी पप्पासाठीठी घेतला जाते ना सामान.
हा म्हणून
हम्म हो जाऊ ना बरं आहे ना ते तरी चांगलं आहे की सेल आहे बाय वन गेट वनच अस की घेता.
अजात
हम्म हो ना घेतल्या जातं मग मस्त बरं आहे. हम्म इथे मसत दूवा येत. साडीचा पण लागला म्हणते हो इथे साडीचा पण लागला. कोणते सेल महाराष्ट्र मध्ये
ह आताचच लागत.
हो पावसाळ्याचे हा पावसाळ्याचे सेल चालू होतात ना आता
हा.
हम्म त्या म्हणत होत मला मैमाताही सांगत होत म्ह सेल लागत. जा जा म्हणे तिथे तुम्ही जा जा म्हणे. साड्या वगैरे बघायला छान आहे म्हणे रिजनेबल प्राईस म आहेत म्हणे
आणि साड्या पण मस्त हेवी हेवी वर्कच्या आहेत म्हणे. पूर्ण ड्रेसेस वगैरे त्यावरती पण आहे म्हणे ऑफर.
हस.
तुम्ही तुम्ही पण बघून येजा मस्त
तस म मी एवढे हो हो ड्रेस वगैरे पण आहे.
हो ड्रेस वगैरे छान आहेत तिकडे मी याचे सेट घेतले होते कुर्ती सेटचे पूर्ण
अच्छा!
हम्म सेट वगैरे छान आहे तिथं आता सध्या डिस्काउंट आहे म्हणल
हम्म नाही मला वाटलं फक्त साडीचच आहे तर मग
हा.
त्यालाच नाही असतच.
हो ना नाही साडी आता ह्या घालतात ना मग आई वगैरे हो त्या घालतात ना तुमच्या घरी मम्मी वगैरे घालतात ना तुमच्या साडी ह.
ते घेत येते.
हो त्यांच्यासाठी पाहता येते मग मसं जाऊ ना आपण बाहेर गेले की सगळीकडेच जाऊ आपण आता जिथे सेल असेल तिथे.
जिथे सेल असेल तिथे घुसून जाऊ डिरेक्ट
हो.
हा आता कस पावसाळा आहे ना तर मग कस. ते राहतेच.
हो स इकडे आतस सगळ्या तर क पण वगैरे मिळते.
हे कसं आता पाण्याच्या याच्यामध्ये जास्त घेत नाहीत ना. त्यांचा तर सीझन कमी झाला की मग. ते त्यांचा सेल ठेवून देतात ते डिस्काउंटमध्ये देऊन देतात व्यवस्थित पण इकडे तरी आपल्या इथे मस्त भेटतात वस्तू हम्म तुम्ही गुरुमंदिरात गेलेले आहे का? नाहीय एवढ्यात तर मी काही बघितलंच नाही ऑनलाईन.
ह
हो का नाही माझं जाणच नाही झालं तिथला मा प्रसाद छान राहते म्हण ते.
खूप.
तुम्ही गेलेला आहे का प्रसादासाठी
हो खूप त्या मध्ये म्हणजे मुंगाची वगैरे. खिचडी कधी मी तो भात वगैरे राहतो. शिराप.
हो का.
हम् आलूच्या शिरा वगैरे पण राहतो हो आलू
आलूच . आलूचा पहिल्यांदाच ऐकत आहे मी तर आलूचा शिरा.
हो हो.
हम्म हो ना ते म्हणतात ना हे म्हण हे म्हणणं मला त्याच्यामध्ये लसण आणि कांदा वापरत नाही म्हणे पूर्ण असं सात्विक राहते म्हणे ते जेवण
नाही नाही हो.
हम्मम.
सात्विक म्हणजे ते रूंच तेव्हा ते आलूच शिरा आणि हेेत्यात. काय म्हणतात?
पारायण. गुरुचरित्र.
च्या दिवशी एका दिव ए ते असतात ना वगैरे निघ
हम् हम् हम्.
हो
हो ना राहते ना.
हा ते ब्राह्मण मागा संत लोणचापर्यंत सगळं असते.
हम् हम्. नाहीई गई हो का.
तीने बसवतात आणि ती रांगोळी ला हा .
हो का. हो ना हे म्हणत होते आपण जाऊ म्हणजे मस्त प्रसाद घ्यायला. छान राहते म्हणे प्रसाद आणि दर्शन केल्यावर पण असं मस्त वाटते म्हणे पूर्ण. आणि अशी काही घाई गडबड नाही म्हणे तिथं जास्त गर्दी जरी राहिली ना म्हणे तरी दर्शन व. व्यवस्थित होते म्हणे अशी काही धक्का वगैरे काहीच नाही.
प्रसन्न तुम्हीुर तुजा जन्म तीतला का
नाही ते कुठे हा हॅलो बोला ना
माग आहे म्हणजे दत्त ुरुंच जु दत्तगुरंचा जन छतपती महाराजांचा अ अ जलमाग
हो का नाही ते नाही बघितलं मी अज नाही अजून मी गेलीच नाही ना तिकडे आता हे म्हणत होते आपण जाऊ म्हणे आता सुट्टी असली की यांना सुट्टी असले की जाऊ म्हणे आज जायचं होतं पण हे आज
खूप बघ ते बघसेल ते खूप मस्तताय
हा आता गेल्यावरती बघाव लागेल तिकडे हम्म अग बाई हे सांगत होते ना आमच्या इकडच्या पण सांगत होत्या तिथई इकडचीच आहे ना कारंजची तरी म्हणत होती तिकडे गेली म्हणे लग्न झालं तर जाजू म्हण तू मस्त आहे म्हज ते सगळे लोक येतात म्हजे तिकडे